हॅलो
हां बोलं.
तो आवांज येतं नव्हतां.
येतं नव्हतां कां?.
हम्म.
रेंज गेली असेल इथं रेंज पण एवढा प्रॉब्लेमए रेंजचा. कॉलेजला गेल्यावर पण मंग कॉलेजला गेल्यावर बोलता येत नाही असुन देत. सविताच्यांंद देईन्ना गुरु प एक का?. मॅसेज सुद्धा सेंड होत नाही, एवढी पण रेंज त्यांच्या घरामध्ये डायरेक्ट वर जाऊन बसावं लागतं.
हां म ते वर जाऊन बसल्यावर व्हिडिओ कॉल करत होती ती.
तसचं मंग त्यांच्या घरी. म्हणजे घरात घुसलं ना एक कांडी पण रेंज राहत नाही.
हो जाऊनच करावं लाग
मला असंच मी करणार नव्हते तेव्हा रा पेपर होता त्याला घेऊन जायचो मी म त्यास पेपर तीन घंटे रायचा मग बोर व्हायचा मी इला व्हिडीओ लावायचा रससवडीखाल मी इच्या सोबत व्हिडिओ कॉल लावायचा बुरशीच राहायची ती पण.
हं तिथं रून्ना असेन असेल ना म.
रुमलानाई घरी
घरी?.
हां बसयाची त्या आंब्याच्या झाडाजवळ जाऊ वरती.
हां.
त्याच्यावर जाऊन बसाची तिकडं झोपाची.
आणि मंग हेमराज पण तिकडेचाय काय तुमच्यासोबत?.
हम्म ह सुनील म माझा भाऊ अजून चार पाच मुले हेत
तुमी एका ठिकाणी राहता?.
नाही लांब लांब राहतोय सुनील माया पवून चाळीश एक पन्नाशेक किलोमीटर असल.
हाऊ का?.
हा पण जाययायला काही अडचण नाही, आता रेल्वे राहती मेट्रो हेय. अंडरग्राउंडए रस्ता वरूनए. आन टिकीट एकदम स्वस्तए. आपल्याला संभाजीनगरला जायचं त सत्तर ऐ ऐंशी रुपयेला जाती येवड्याला.
हां.
अर्धातुन अर्धा तिकिट काढयाचं अर्ध तिकीट नाही काढायाच ते जि टीशी का तिच काढायचं की असं नाही का प्रत्ये ठिकठिकाणी टिशी राहतो, प्रत्येक रेल्वे टब्यात टिशी राहतो, फक्त कुठंतरी एका ठिकाणी टिशी राहतो. मग तिडून पुढं फक्त एक स्टेशनच तिकीट काढायचाय मग तेल आमी ते काही वेस्ट तिकिटा आणि काढ तसाच जातो माग माहित राहत कधी कधीतीकीट टशी राहते कधी नाही राहत.
हा पण म एकांद्या देस नाही काढले ना आले टीशी म
मगकाय काढा पाचशे रुपये फाईन.
म एकाच वेस दे सगळे
हा सुनीलचं तसं झालं, ते तेच्या मित्राला सोडायला रेल्वे स्टेशनला आले, त्यांनला काय जायचं नव्हतं. पुढं पण त्याच्या मित्राला यायचं होतं आला टीशी धरलं तिघायला. आता त्या ज्या पोराला जायचं होतं त्याच्याकडें तर होतं तिकीट त्याला जायचं होतं पण हे दोघं आले यायला कुठं तिकीट त्यांच्याकडे. ते तिकट ते सर आम्हीलायायला सोडत आम्ही सोडायला आलो नाही नाही तिकीट दाखवण मला नाहीतर पाच पाचशे फाईन काढा. मग काय ते जर रेल्वेच्या मध्ये यायचं असं स्टेशन मध्ये तर त्याच स्टेशन तिकीट काढावं लागतं दहा रुपयाचं ते पण दोन घंटे थांबता येतं म ते
हम.
अस राहत ते. हा आता आता माग मी फिरायला गेलतो मी मित्रासोबत किंवा थिएटरमध्ये गेलतो ते मॉलमध्ये गेलतो. मग मला रात्री दोन वाजले होते अ शिवाजीनगर पुणे मधी मग ती रूम. सत्तर ऐंशी किलोमीटर लांब होती.
हम्म.
मग आता जर आपण आपल्याकडे असतो. एवढ्या लांब दोन वाजता येणं सोप होत. शक्य नाही माझा इकड तसं नाही. इकड लगी एक मित्र होता तो हॉस्टेलला राहतो त्याच हॉस्टेल बंद राहायचं. त्यामुळे त्याला न चाल रुमवर मग काय बसलो रात्री ट्रेन मध्ये एकला दोन वाजता आलो. माय रूम वर.
हो का.
हम्म रात्री ट्रेन जास्त पळते. ह तिकीट कायच काढलं मग दोघाची पंधरा रुपये वाचली मग. तीस रुपये लागले पंधरा रुपये. होते.
पण मग मेट्रो तिकीटला स्वस्त असत आहे ना.
मेट्रो चा नाही म्हणतो मी लोकलचा म्हणतो लोकल हि रेल्वे डयरेक्टी जी मोठी रेल्वे राहते ती. आणि मेट्रो छोटी राहती पण लय फास्ट पळते ते. आणि ती सिटी मध्ये राहत ती बाहेर नाही राहत. तिच पण तिकीट स्वस्त हे सात रुपये तिकीट राहतं. एक स्टेशन म्हणजे तुला जर आठेगाव वरून चापेरला जायचं तर मग पाच रुपये द्याव लागेल किंवा सहा रुपये असं ते.
हो का.
परत ऑनलाईन तिकीट काढलं तर, दोन - तीन रुपयाचा फायदा होईल. डिस्काउंट भेटत. शनिवार- रविवार फुल डिस्काउंट राहतो.
चांगलं आहे रे मग. सीटीमध्ये तुला मलातर असं वाटतं खूप महागाई असेल. पण मग तिकडलं नाही काय आपल्याकडे किती पण पैसा हडपी त्या.
हा तसच आहे मग.
हा ना. कधी राहायचं अनुभव नाही आहे. हम.
पेपर कधी सवीताचे?
यंदा.
ते सविताच पेपर कधी म्हनलं?
तिचे का. ती म्हेणे आता हम् आता एवढ चार- पाच दिवसामध्ये नंतर कधी पण राहीनच म्हणे आता.
आन टाइम टेबल नावाच गोष्ट राहत नाही वाटत ही.
अरे सीईटीचा रे ती म्हणजे या एक्झामची नाही तयारी करत येत सिईटीच्या एक्झामची तयारी करत आहे.
कोणता पण प पेपर असला तर त्याचा टाइमटेबल पेपर व्हायच्या आधी येत राहतो.
तीस नंतर कधी पण राहील म्हणे अशी बोलली मला ती.
बावळट आहेस का?
का? ते मला म्हणले मी कशाला विचारु टाइम टेबल काय आहे म्हणून, करत होती स्टडी. म्हणून कधी पेपर ती म्हणती तीस नंतर कधी पण राहील.
आर दहा दिवस माहितीे आहे का स्टडी पेपर चालू आहेत.
जाऊ दे. मला काय करायचं.
तोय कधी पेपर.
माझे का परवापासून.
हो का...
हम्म क्वेशन येऊन पडे ये.
बरहे मग.
फायनल नाही रे आयला फायनल आ हे माझी आज. ता पेपर झाले म्माझा तीन फेब्रुवारीला लास्ट पेपर होत माझा.
फायनल झा.
हा या वेेळेस आमचे पेपर पॉस्ट पॉड झाले होते डिसेंबरचे पेपर. डिसेंबरचे पेपर आमचे. डायरेक्ट सव्वीस जानेवारी पासून नाही सव्वीस नाही.
लई मोठा गॅप दिला.
हाडायरेक एक महिण्याचा गॅप झाला होता. वीस का काय वीस का बावीस काय. ते काय युनसिटी झालं होतं म्हणे ना.
नाही ते काय महानगरपालिकेची निवडणूक चालू होती तवा.
हा तेच सगळ्याचे झाले होते काय कानु.
हा आमचे पण झालते.
हम्म तुम्हाला युनिव्हर्सिटी कोणती आहे डी बटूची हे.
ह तेी युिव्हर्सिटी नव्हती लागत म्हणूनी ऍडमिशन नाही घेतल.
अरे यार वाचला तू मग.
वाचलो म्हणजे लयमोठा वाटलो.
ले भंगार युनिवर्सिटी रे.
डी वाट मला माहिती हे इकडं डिग्रीचे येस. एस पीपीयू चे चौथ वर्ष होत तवा त्यांचा तिसऱ्या वर्षचा रिझल्ट लागला. तो कळालं का.
आमचं पणतसच. हि ना अरे काही ना माई माहित आहे का एक त आमचे पेपर ऑनलाईन चेकिंग होता बरं
हम् माहितीय सगळ्याचे तसेच होतात.
सगळेच हां बरं ठीक आहे ना. त्याच्यात काय युसू आला डबल चेकिंग करायचे डबल पेपर येत नाही का त्यांना जात नाही का.
युशू आला माहिती रिचेकिंग साठी आपल्याला पैसे द्याव लागत त्यांना.
तेच म्हणती ना हे बघ आउट ऑफ पेपर लिहून पहिल्यांदा ङायरेक्ट झिरो मार्क. डबलरीचेक ला टाकत डायरेक्ट साठ पंच्याहत्तर असे मार्क येऊन जाता.
हा मग ते पैसे हडपासाठी काही करतात.
आणि परत फोटोकॉपी प्लस रिचेकिंग टाकलं पाचशे रुपये. काय दिसते, आमच्या कॉलेजच तेवढे पैसे जातात ना त्यांच्या अंडर किती कॉलेज आहे,
आख््या महाराष्ट्राधून की ती जात असंण
मग तेच तर ना विचार करण्यासारखे आणि आपण जर. काही आपला इशू असला कॉलेजचा
हम्म,
तर तिथं जर गेले ना शिक्षक लोक दहा दिवस
त्यांना पैसे खाऊ घालतात तिथं.
तेच ना मग काम पण नाही होत एवढंच
नाही होत आता एस पी पी यू चा कसं आहे माहितीय का एस पी पी यू च्या मध्ये समजा आता आमचे पेप पर डिसेंबर मध्ये फायनल झालते सगळ्यांचे पेपर तेव्हाच डी बा टू चे आणि डी बाऊस पेपर फेब्रुवारी मध्ये झाले त्यास आहे आमचे पेपर.
हा आमच तेच झालंन मग.
चोवीसला झाले चोवीस का पंचवीस ला संपले आणि आमचे पेपर डिसेंबरला संपले. आणि जावा डी बाटू चे पेपर संपले का आता आमचा अर्धा सिलेबस संपला कव्हर झाला चौथ्या सेमचा.
मी तुला काय सांगते आमचे म्हणजे एक पण लेक्चर नाही एक पण प्रॅक्टिकल नाही डायरेक्ट सेशनल आले ना आमची जागे आता सोमवार पासून सेश नल आहे आणि एक पण लेक्चर नाही प्रॅक् क्टिकल नाही कुठं
आमचा सिलेबस चालू आहे अजून अजून आमचा एक महिना सिलेबस कवर होईन एवढ्या हा महिना पुढचा एप्रिल महिना त्याच्या पुढचे महिन्यातले पेपर आहे आमचे. मग लगेच परत दोन महिने सुट्टया. परत काढत हम्म मंग कडक पुन्हा चालू होईन ना तेव्हा सुट्या लागणार मधून.
आमचे पेपर कधी माहिती आहेत तुला?
हा.
आपली कपाशी लावड होती का तेव्हा.
हा मंग काय ते लेट लेटच होत चालतो जेव्हा एकदम पाऊस पडतो थंड वातावरण होतं का थंड वातावरण होतं तुम्हाला सुट्टया लागतं आणि तेव्हा आमचा कॉलेज चालू राहतं मंग. तुमच लेट लेट लेट लेट होत चालत मग सगळं.
असंच होतं मंग ते एक तर मंग सिलेबस पण कंप्लीट होत नाही हम्म.
पुणेमध्ये एकच कॉलेज आहे बाकी ऑल कॉलेज पुणे एस पी पी यू मध्ये येतो मी. हम्म सावित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटी.
ती पण लय खराब आहे. ती पण चांग
सगळ्याच खराब आहे डी बा टू न डी बा दोन्ही सेमच आहे.
सेमच आहे तेच तर. कोणच्या कॉलेजला तर सारखीच कंडिशन आहे.
नाही आमचं नाही आम्ही कॉलेज कसं असेल पण एस पी पी यू आहे ना बस तेवढंच लावतो ते एस पी पी यू.
तेच ना आणि ते नाही काहीतर. इथं किती काही करा पण मंग जर पेपर मध्ये चेकिंग मध्ये गोंधळ झाला रे झाला आणि एकदा अटकला तर मंग निघत नाही अस होऊन जातं.
हा.
काढतच नाही ते मंग किती ही पेपर लिहू नंतर सब
रिचेकिंग येतं रिझल्ट येतो टाइमावर सगळं टायमावर होऊन जातो. मालावा
तेच ना म झालते जरा तरी ये असं अटकलं का?
मया मला वाटलं त्यावेळेस मी पेपर बॅक लागन पण वाचली एकटे माय एक विषय एक काटर बास होयली अठ्ठावीस मार्क.
आउट ऑफ किती?
सत्तर पैकी अठवीस मार्क पडले त्याला कारण की मी त्याचा स्टडीज केलं नाही पेपरचा कारण कि ते पेपर पोस्टपोंड झाला आणि हिने असं झाला की एका दिवसानंतर कसं स पंचवीसला एक पेपर, लगे सव्वीसला एक पेपर आणि परत सत्तावीसला मागचा पेपर होता तो पोस्पॉन्ड होईल. मेन पेपर होता. मग ते आधीचे दोन पेपर होते, त्याचा अभ्यास केला. शेवटच्याला अभ्यासाला टाईमच नाही राहिला. म्हणजे, डी डिप्लोमाला मला जेवढं येत होतं का, जे डिप्लोमाला मला येत होतं ते सगळं मी या पेपरात लिह दिलं. बरोबर अठावीसच मार्क पडले त्याला.
अन पासिंग कितीली होती?
अठ्ठवीसला!
अरे वावं!
मग डि होईल काम आलं मला तिथे ग्रेस पण नाही लागला. तरी सहा साडेसातचा पॉइंट आहे ना आता. मग याला जर चाळीस पन्नास मार्क असते तर मग, अजून आठ पॉईंट पाच सासला नसता, हम्म, तेच!
हम्! आता मॅक्सचं काय होतं,, काय माहिती मॅथ ला आउट ऑफ घ्यायच चाललं होतं मला, पण आता सिलेबस लय वाढलं, एवढं कव्हवर होणं पॉसिबल नाही.
हा केवढी आहे.
हम्म!
कर डबल कॉल मला!
हा! थांब